हा काय करतोय रे. काही नाही चहा पितोय. हम्म चहा पिला.
खातर कोण आलं होतं घरी पाहुणे आलेत म्हणे. हा हम् काय बोलली मग. काय झालं. हा कोणता क्लास लावायचा रे? तुझ ट्यूशनचा. हम्म. हा.
आपलं काय एकं ते मी केलं. एक नाही सीन झालेत.
हा हा. डिलीट केली कसं काय रे कशामुळं. हा.
मग असं काय झालं होतं. म्हणजे काय झालं होतं. आयडी डिलीट करायला हा. प्रो हे भारी भारी इडीट केल रं तु ते.
अरं तेच झालं त्याचं काही नाही त्याचा सीन नव्हता एवढा. ते ओविडोच होतं ना वरच प्रोफाइलच त्याच्यावरून जे पण घडलं.
हम्म.
पण जाऊ दे मला माझ्या अधी मी फोटो काढु पाहू शकतो ना
होना यार तेच ना. हम्म.
हम्म. आता आलो गच्चीवर जरा चहा पीतोय.
हम्म मी बी आता
जेवण केलंच नाही. इच्छाच नव्हती जेवण करायची. नीट केलं नाही. आणि मग तो पण आला
हा.
मग चालू होत्या आमच्या गप्प गोष्टी.
हम्म किती खूप सारे आले ते का एकच आला होता.
अरे स्पंदन माहिती आहे ना तुला. हम्म. तो आणि त्याची आई आलती. त्यांना क्लास माहीत होतं. ममी कडं शिवन काम काम होतं.
हम्म म त्यांनी लावलं का रे तो स्पंदननी लावलं का चालूच आहे ते.
काय?
कॉलेज कॉलेज कॉलेजचं सुपर आयडीचं.
त्यांनी त्याच्या घरच्या मागचं कॉलेज घेतलं.
असय का. हम्म.
आल ददाला कस ते त्याचे पप्पा म्हणताय क्लास कर. अस बोर्डस आहे ना त्याला बोर्डस द्यायचे तो स्पोर्ट्स खेळतो. तर त्याला एवढं हे नाही.
हम्म बरोबर.
हम्म.
काही नाही रे होन ना तर काय? मग तू तू नाही लावते कोणता क्लास?
माझा आहे ना क्लास पहिलेसच. मला तो ट्युशन आहे रे त्याचा कसं तो फुटबॉल खेळतो प्लेयर आहे तो असं माझं काही नाही ना मी का गेम बेम
हा ते पण आहे म्हणा. ते तर. आवास
कॉलवर सांगतो बाकीचं. आणि ते बाकी काय चालली
काही नाही भाऊ आता मी जात होतो घरी जेवण बेवण करते घरी जाऊन घरी जाऊन जेवण करतो. नाही केलं होत पण थोडी भूक लागली आता परत म्हणून. तयर आलेलं आहे डीमार्ट ला. डीमार्ट ला आलेले आहे हा. बाई बाई.
कोण यां सोबत
पण नाही हो एकटाच आहे.
अरे काय अस एक्टडी म्हटलं जातं.
हम्म.
ह. मला पहिले कॉल करून सांगाचं म्हटलं ला मी पण आलो असतो मी घरीच होतो ना आज रविवार.
हम्म जाऊ दे काही नाही आता घरी चालले हा-
आणि डीमार्टलाच आहे का अजून.
हा नाही आता बाहेर आलं डीमार्ट बोल ना हम्म आ हम्म जाऊ तुझा तो मित्र आला म्हण. येणार नाही म्हणला तू हम्म हा हा ह. हो का ना.
आता मी खाली जाईल मोईल. हे हा कप ठेवाल कपडे जरा बदलेल मग जाईल पाटीलकाचेचछ तिथून जरा फोटो घेईल.
हम्.
अजून काय चालू आहे?
अ काही नाही भाउ बसलोय.
काय पाय लो डिमांड मध्ये काय असं काय भेटलं.
नाहीैरे काही नाही भेटला असं त्याहीच नाही बा त्या डिमार्ट मध्ये काय सांग तुला
त्यांनी ते गाड्या पण काढून टाकलेली आता.
अवन भारी भारी गोष्टी काढून टाक हा हा हा. चल अ झालं का ते? हा. मग झाला असेल तर मग जाऊ आपण मग. तू म्हणलं जस. हा कर मग.
हा समोरून हे करूया.
हा चालेल. हा
ठेवतो हा.
अरे काय म्हण
आ हा हा तेच.
हां हा. अ